हॅलो
हा बोलकी
काय करतेस?
काय नाही बघ, आता चहा पाणी आवरल अन बसले तु काय कराल्यास?
मी पण आता जस्ट चहा घेतला आणि घरातल आवरालय आता सगळं
हा हा तब्येत आहे बरी हाय हाय
हं मग काय म्हणते पाऊस पाणी
पाऊस सकाळी जरा वातावरण झालेलं बघ आता काय नाहीय हं बाकी म काय आणि निवांत तो
मी पण निवांत हाय बग
हं ह
मग आज काय काय वातावरण तेन सगळं स्किन खराब व्हायला लागलीया काय
हा तुमच्या इकड पावसाचं काय वातावरण
हिगड काय पावसाचं वातावरण नाही इकड पण आहे स थेट गातान
हा हा ते
कसला आवाज येतय एवढा
घरातला दंगा
घरातलं दंगा मला वाटलं आजूबाजूला काय काम चालूय का
नाही नाही जरा काम पण चालू आहे ते का बिल्डिंगच ते पण आवाज तो याय लागलाय
ह मग
ह
आणि काय म्हणतेस काय काय करतेस आता आलीकडे
निवांतच घरी असते ह तु काय करतेस
काही नाही बघ माझं पण चालू असतंय घरातलं आपलं काहीतरी किरकोळ
हा ह तब्येते न आहे व्यवस्थित
ते अ म्हणजे अ मला पुनम म्हणत होती स्किन साठी तू कायतरी कर
स्किन म्हणजे काय असं रेग्युलर मेट्रा असतो करून लसून खाते बघ त्यामुळे पण जास्त फायदा होतो
लसूून म्हणजे असं डायरेक्ट खातेस काय असं काय तर त्याची एक ज्युस पेस्ट
नाही नाही डायरेक्टच लसुन खाते मी
हो त्यानी
हा काय म्हणजे शरीराला आपल्या अग भरपूर फायदा आहेत तसं जर बघायला गेलं तर
हा हा हा
म्हणजे शरीरातले मावशी शरीरातल शरीरात आपल्या असं म्हणजे अँटीबॅक्टेरिया मरतात हम म्हणजे लसुण कसा म्हणजे डायरेक्ट तसा खायचा नाहीये असं काय उठ उठल्यानंतर पहिला आधी हे करायचं हम्म त्या लसुण सोलला की नाही आपण उठलं की आधी सुरुवातीला लसुण सोलुन ठेवायचा आणि त्या लस म्हणजे मिनिमम असे चार पाच तुकडे होतील असं कट करून ठेवायचा तो लसुण
हा
आणि आपण ब्रश करून आल्यानंतर तो लसुण खायचा एकदम नाही खायचा पण एक एक तुकडा पीस असा करून ते चार पाच तुकडे संपवायचेत हा आणि मग ते त्यावर हम्म अर्धी वाटी अशी पाणी प्यायचं
आपलं नॉर्मल पाणी की गरम वगैरेच
तिन लागलीया नॉर्मलच गार पाणी
हा
हम्म प्यायचं ते आणि मग तेच्यानंतर नॉर्मल असं गार पाणी प्यायलीस की अं मग तेच्यानंतर पंधरा वीस मिनिटांनं अं काहीतरी म्हणजे आपण असं खायचं
हा हा हा म्हणजे‌ ल ते खाल्ल्यानंतर एक पंधरा वीस मिनिटानंतर काहीतरी म्हणजे आपण खाऊ शक
हे खायाचं. होय पंधरा वीस मिनिटं शक्यतो काय खायचं नाय म्हणजे म त्याचा काहीतरी असा फायदा तरी झाला पाहिजे ना आपल्याशी
होयच की
म्हणून तर दहा पंधरा मिनिटानं ते खायचं. हां हां हं म्हणजे शरीरातल्या आपल्या ज्या त्यांना म्हणजे अं बी पी, शुगर असा जो त्रास हाय चालू हाय. त्यांनी तर ते म्हणजे आवर्जून खाल्लच पाहिजेल असं अ होय. हेज्यामुले आपल्या शरीराला फायदा होतोय अगं
अ हा.
म्हणजे अअ डॉक सरांनी असं सांगितलं की जर कंटिन्यू जर आपण अं रक्त पातळ व्हायची जी गोळी असत्या ती माहिती हाय ना. ती अं त्या पेश हा होय त्या पे शांतुन जर कंटिन्यू जर दोन वर्ष जर लसू खाल्ला तर हमखास त्यांच ते म्हणजे अं ती गोळी बंद होऊ शकते इतकी म्हणजे पावर असतीया लसणामध्ये
डॉक म्हणजे औषधाचं कामा तशा बी जास
हां, लसूण होय आणि एग त्या म्हणजे असं टी व्ही वरती ना असं दाखवतात बघ की, म्हणजे कॅन्सर साठी किती उपयुक्त आहे लसूण नाय तर काय असं ऐकून तुला माहितीच असेल की कॅन्सरसाठी पण खूप म्हणजे खूप महत्वा काय?
सगळ्यात महत्वाचं काय? आपण बाबा औष डोळ्याला एवढ पैसे घालण्यापेक्षा इझिली आपल्या घरातलं
होय, मस्त, होय आणि आपली प्रतिकार रोग प्रतिकारक शक्ती पण वाढत्या लसणामुळं आप आपली हाड मजबूत होतात, सांदीेवाईचा ज्यांना त्रास आहे त्यांनी सुद्धा लसूण खाल्लं तर लई फायद्याच आहे म्हणून लसूण हा खाल्लाच पाहिजे होय भरपूर म्हणजे भर पर आपल्या केसांसाठी सुद्धा फायद्याच आहे ते केस गळती सुद्धा आपली थांबते लसूण जर डेअली वेअर केला हे केला की नाही आपण डेअली आपल्या आहारात जर सेवन केलं की नई तर त्याच हे होतोय म्हणजे अ केसातनी फायदा होतोय आपल्या
हा, हा
म्हणूनच होय आणि म्हणजे आप आमच्यात तरी आम्ही कायम तिघजण डेली आम्ही लसूण खातोयचं होय मग मी पण प्रत्येकान म्हणजे असं सजेस्ट करून सांगते की लसूण खा लसूण खाल्लेलाचा खूप फायदाय असा होय मी माझ्या बाळाला सुद्धा आता लसूण देते एक होय अं एक एका कुडीतला अस म्हणजे पावभाग तरी तुला डेली खायला देतेच त्यामुळे त्याला अस वेगळ्या वातावरणात जरी तो गेला तिथलं पाणी, हवामान हे सुद्धा त्याला असं म्हणजे लगेच सूट होते त्या हवामानामुळे सुधा त्याला काही त्रास होत नाही किंवा मला सुद्धा असं म्हणजे काय त्रास सर्दी, खोकला, घसा खवखवणे म्हण अस आजिबात काय होत नाही
कारण ते शरीरामध्ये म्हणजे असं कायतरी काम केल्याशिवाय तेवडं होणार नाही गं
होय चां लय लसून म्हणजे तसंच म्हणजे आपल्या शेला सुद्धा फायदेशीर आहे अ म्हणजे असं टीव्हीवर तेन दाखवत्यात बघ ते कॅन्सरचं तेन असं सगळं म्हणजे कॅन्सर रोग कशामुळे होतोय तेन असं सगळं त्याच्यात तर एकदा मी असं बघितलेलं की म्हणजे अ कॅन्सरची गाठ अशी मध्ये असं दाखवलेलं ते आणि एकीकडं सोनं आणि एक तिकड लसून असल कोलेल्या अन तेनं तर असं म्हण यो लसणाचा गड्डा जर त्याला आकर्षित अस करण्याचा जर प्रयत्न केला, तर ती कॅन्सर ची गाठ अस लांब लांब लांब लांब असे पळाल्यासारखे अस दाखवायचं. आणि जर सोनं असं आकर्षित केलं तर ती गाठ म्हणजे अशी, सोनं खेचून घ्यायचं, मग त्या वेळेला पण अस साम या टी व्ही वर बघितलेले तिला म्हणजे किती आपल्या शरीरासाठी फायदेशीर तेन आहे मग त्याच्यावरच आम्ही, घरातल्यांनी असं म्हणजे हे करून म ते आम्ही खायलाच चालू केलाय. चालतंय क आणि ते आपलं म्हणजे असं लसणाच्या कुडीत, होय लसणाच्या कुडीत असं खराब लसणाचा एक ही हे बघ म्हणजे कुडी असतेयच की आपल्याला सापडतेय ते आपण शक्यतो ट म्हणजे असे टाकून देतो की खराबय म्हणून, पण ती टाकून द्यायची नाही ती खायची लसणाची कुडी, हॅलो, ती सुद्धा आपल्या श साठी म्हणजे